हॅलो.
आवाज येतोय मॅडम?
हा येतोय.
हो.
काय करते?
काही नाही बसले, सहजच असच फोन केला बसलेली होती म्हणून. हो.
अ च्छा, अच्छा डेटा झाला का तुझा पूर्ण?
बाकीय थोडा. कर.
तुझे ना त्या दिवशी जे नाव ठाकले होते ना ग्रुपला त्या तुला पर्सनली तेवढे भरलेले आहे, त्याच्या व्यतिरिक्त बाकीचे बाकीय आजून. अस होत ते.
अस ते पण भरलेले ना मॅडम नी.
नाही ते भरलेले दिसत दिसताय ना नाही
हो हो.
न आणि.
हो, अस.
हा.
पाकरींग
हाव आणिं तर नंतर आमच्या सरांसोबत मिीटिंग झाली ना. तेव्हा सर सांगत होते कि जे काही गरोदर मातांचे तू अ मार्च पासून भरलेले नाहीये का?
गरोदर मातांचे एप्रिल चे भरलेलेय मे पासून मेचे नाही भरलेले म्या दुसरा लसीकरण केलेते हो आणि मे चे बाकी बसने टाकलेले
तुझे ना एकतीस मार्च काही दिवस काही एन्ट्री त्याच्यानंतर एन्ट्री दिसत नाहीय आम्ही काल बघितला होता सरांसोबत
असं का बघा पहिल्या वेळेस सरांचे ना ते टाकलेलेय मी दुस लसीकर नव्हती ना ते नाही टाकलंय मग तेवढच आणि मे च बाकी बस हो पण ते माझ नाव अस दाखवत तर नाहीय त्यांच्या सगळ्याच्या दाख होतेय
हा तेच ना तुझं दाखव आणि तुझं नाव ना आम्ही अस करून बघो काही काही ठिकाणी तुझ आयडीच दाखवत नाही डायरेक्ट तुझं नावच दिसत नव्हतं मग सांगत होते आम्ही सांगतो मग सांगतो मी सरांना म्हणून बोलत होते बाकी जेवण वगैरे बोल झालं की बाकीय
बाकीय मॅडम
चिवु कुठ
चिवू झोपलीय तिला पण बर नाहीय आज ताप येवून गेला होता ना
काय झालं तिला??
सर्दी सर्दीमुळे हो थंड पितीया जास्त बरफ खाते बरफ, बरफ वगैरे खाते काढून काढून फ्रीज मदंन
अअ जास्त नको देवना बोअना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
काय नाही सांग तो म्हणे मी पुढे अजलीची कंप्लेंट होय-
हो मला वाटलं त्यादिवशी सरपण येणार म्हणुन विचारणार होती पण सर आलेच नाही
नाय सर नाही आले नाही त्या दिवशी मिीटिंग होती ना ऑनलाईन तरी म्हन
हो हो त्याच्यासाठी
वैभव सर विचारत होते ते हा नाही आम्ही तुझ्या सगळ्या एन न्ट्र बघितल्या ना काल ना की सरांसोबत हं, सांगितलं होत. तिच्या मुलीचा प्रॉब्लेम आहे. सर बो
त्रेसष्ठच दाखवता ये त माझा बॉलमधे काही एकशे किती तिथ?
नाही त्रेस तू जे मे महिना, मे महिन्याच्या एन्ट्री तुझ्या तेवढ्या दिसत होत्या त्रेसष्ट.
असं का? तरी सांगू का? आता, हो सप्टेंबर पासून गरोदर मा त्यांचे नाव काहींचे आहे, सब सप्टेंबर मधले नाही दिसताय हं आणि जून हे फेब्रुवारीचे वेगळे दिसता ताये मार्च चे पण दिसताय.
हा, अन तेव्हाचे काबार नाय दिसतये?
अच्छा. काय माहिती?
सप्टेंबरच्या कुठे पण नाही दिसत मग ते.
आता माझ्यासोबत जे दिस दुस तीच भरला होता. अन ती भारती गं तिच दिसतोय माझं दिसत नाही गं.
तू मी सरांना सांगते तरी सर म्हणतात तिने काम भरलेलंच नाही तर कुठून दिसलय? बघा दिसतच नाही. लास्ट अपडेट ते, असं म्हणतात. तर तू एकदा त्यांना काय करायचं? फोन करून घ्यायच आणि त्यांना व्यवस्थित सांगायचं की, सर मी ना आहे हे हे हे सगळं भरलेलं होतं सगळ्या माहिती
हो फक्त सांगू का मी मे महिन्या भरलेला डाटा नाही माझा नाही तर पूर्ण भर लेले मी.
हा सरांना तस सांग की, असं असं होत होतं आणि आता काही आता तो डेटा दिसत नाहीये असं सांग त्यांना उद्य वगैरे
मार्च मार्च मध्ये दाखवताय ना तुम्ही सांगता मार्च पर्यंत दाखवते मग त्याच्या आधीचा पण दिसत नाही. एन टाइम आलेला, म आता माझ्या सप्टेंबर मध्ये, काय माहिती? सप्टेंबरमध्ये मी भरलाय ना माझा फॉर्म गरोदर माता त्याचा. तो पण दिसत नाही. त्याच्या माग हो, त्याच्या मागचे जे आता एंटर मारले होत ना ते दिसतय.
ह, खाय खाय खाय माहिती एकदा वाजून उद्या सरां सोबत बोलून घे की काय प्रॉब्लेम आहे हे मग एकदा झालं की मग सगळे व्यवस्थित एंटर मारून घ्यायच म बोलून
तुम्हाला दर वेेळी सांग
हो ना मी मी जेव्हा जेव्हा तुम्हाला सांगते तेव्हा तेव्हा मी सरांना सांगते सर बघून घेता म्हणात की भरलेला अस सांगून द्या भरलेला दिसतच नाही तर कसे काय
काय आत
काढून घ्यायचे हे बघा मी भरलेले भरलेले होते मागच्या महिन्यात पण आपण या महिन्यातच दिसत नाहीे मला
हो आता ग्रुप आपला तर टाकतेच ना मी भरून मग असं तरी टाक टाकणार आहे का सर मला बोल णार नाही का ते चेक करतात ना
हो मग अंधोर वेळेस त्यांना त जेव्हादोर दरवेेळेस तुमचा डेटा भरला जातो ना तो डाउनलोड केला जातो ति कि डानलोड केली जाते त्यावेळेस ते त्यांना सत स असला भरलेला
ह मग त तेव्हा दिसतो ना आताच काबर दिसत नाही सरांना हय
आणि मा त
माझं मे मे महिन्यापासून पेंडिंग पडलेले ते अजून मी आता परत नवीन पूर्ण टाकले मॅडम अजूनच्या तीन नंबरचे फक्त मुलां पाक की ऑक्टोंबर पासून टाकते आता तीन नंबर मधले
बापरे
ऑक््टोंबर पासून का दिसलं नाही कार
जानेवारी फेब्रवारी मार्च एप्रिल मे जन नो महिनाचे पाच न आठ महिनाचे
आठ महिन्याचे टाकते मी म तीन नंबरचे पूर्ण आठ आठ महिन्याचे टाकले आणि एक नंबर दोन नंबर जानेवारी पासून टाकते. ते जानेवारी पासून टाकलं त ते पाच महिन्याचे समजून घ्या ना हे आठ आठ महिन्याचे कुठ जाताय माझ
हा ते बघुन घ्या आता एक एक ता भरून घे जसं भरलं की तसच डारेक्ट स्क्रीन शॉर्ट मारून घ्यायचं.
हो. तेच करावं लागेल आता
हा नरश दादा कुठ गेले आज दडगावला गेलेत का नरजदादा मला स्टेटस दिसला होता. हम्म
किती राहून गेले ते कॉल
काय म्हणते
कित्रीचल
हा
हो होतेे राउद्या नाय
तडगावला
हो
हुम्म
हो काय करताय तुम्ही
काय नाय ग बसले आता पागाला गेली होती. असं तिथे जण भावाला ता त्यांना भेटायला गेली म स
हो
मी आज तुला फोन करणारच होती पण तुझाच आला
हो करू म्हटलं काल पण तेज इचारणार होते मी परत मला टाईम होऊन गेला साडे दहा वाजून गेले होतं ते पाहुण होते ना मग त्याच्यामुळ लावलाच नाय मी
आणि मी ग्रुपला मेसेज टाक टाकलं बघ काय काय आपल्याला डेटा लाग णार आहे त्याचा ती बघितलं का? हा त्यानुसार हा आकडे द्यायचे आहेत. हा नाव पण
हो
आणि या वर्षात तेच करायचं आपल्याला ते जास्त जास्त त्या ऍक्टिव्हिटी वर करायचं मला वाट हाय रिक्स. असं वाटतय मला.
हो आहे ना हो हो मॅडम.
गेलेले बच्चू पण आहेत वाटत तुझ्याकडे
हो तीन. आता दोन निघाले ना दोन वर्षे पूर्ण झाले ते ते आपल्याला घ्याव लागणार ना म. हो.
दोन वर्ष झाले असेल तरी जर आपण काम करत असताना जे ते समध्ये एन आर सम मध्ये गेलं. त्याचे नाव देऊन जायचे हो. हो.
का ते. त आजारी ते कोणलाच नव्हता केला आ ता करणार.
ही ही ही करून घ्या आ
हो.
काय चाललंय म?
काही नाही आता अं हो बरे.
हम्म. दिदी गपला अगं काल मला शनिवारी काल मला सुट्टी वाटलं होत मला वाटलं सेकंड स सॅटरडे. पण पहिला सॅटरडे होता त्याच्यामुळे सुट्टी नव्हती मग गेले नाई. पुढच्या शनिवारी जाईल.
हो रीमा ताई सांगत हो ते. जाणारे म्हणे दडगावला ताई मॅडमांचे म्हण
मी दळगाव ला जाणारे.
काय माहिती रीमा ताई काल सांगत होती रात्री री
हा श शिकला सोबत बो बोली होती ना मी जाणार ह ती आसं. शिकाला आणि तिला फोन लावला असेल तर तिने माझ्याब- द्दल चर्चा केली असेल तिथे.
हो हो हो तस असेल. दिदीच्या पण चार किलो वजण भरला होता. लहानीचा, लहानीच्या चार किलो
ना तिथून भरलं ना ग बाई. एक महिना दीड महिना झाला का?
दीड महिना बाकी नाजून.
दीड महिन्या पण नाही झाला. दीड महिन्या पण नाही झाला. चांगल वज- न चांगलं वजन भरलं ना.
उंची पण सत्तावन
हा हायटेड आहे की ती. हा, जन्मतच तिच हाईट होती चांगली व्यवस्थित. हा....
सरांना एका.. म्हणजे एका महिन्यामध्ये.. एवढी उंची वाढली, सरांना खरच वाटणार नाही डायरेक्ट.
हो ना, नाही वाटणार, पण लहान मुलांची वाढतेच
तरी.. एका महिन्याची एवढी, तीन चार स्वतःची सर
हो ना.. ती तुझ्या मुलीच मी वजन.. बग अं.. तेजसच्या मुलीचं वजन टाकलेलं नाहीय तूझ्या मुलीच, बऱ्याच असा मुलांच वजन टाकलेले नाहीयेत.. मे महिन्याचे हो ते तेजसचे, त्यांना डायरेक्ट बाहेरगावीच दाखयच जायटा..
अंगणवाडीचे काय करतात, अंदाजे टाकून घेतात पण येतच नाही ते.. वजन करायला पण येत नाही, काहीच नाही ना,
उतर ना, नगरमध्ये
हो... तिश.... पाच से मनला राहते ना जास्त, सांगितलं का? हो सांगूदेत त्यात येत नाही मॅडम तो..
होय ना त्यांना बोला फोन.. फोन करून विचा.. करावा लागेल नाही, ते घरी नवानगरमध्ये राहतात? का ते बाहेर राहतात?
नाही नवनगरला राहतात, पण तिची ड्युटी ना तिकडे राहते ना, मग बाळासाठी चालली दडत ती पांसे मल्ला तिच्या आई वडिलांकडे, हो..
अच्छा..
हो....
बरं, ठीक आहे. चालेल मग, हा.. करेल मी तुला नंतर फोन. ह..
हो..